हॅलो, हां काय करालेयास?
काय नाय बघ बसलोय निवांत आता.
व्हय.
तू काय करायल्यास?
मी पण निवांतच बसलोय.
हम्म हम्म आणि काय मग?
आणि काय काम आवरली?
हम्म आमची पण आवरलय सगळं.
होय.
हम्म तुला आता फोन कराया
हम्म हम्म. लाडू लाडू लई छान छान बनवताय बाई तुम्ही.
होय परवाचे आवडले काय ग डिंकाचे ते लाडू बनवून?
होय होय आवडले की भरपूर बनवलेला आणि छान झालेले वेगवेगळ्या प्रकारचे
व्हय सगळ्या प्रकारचे लाडू आमच्या तिकडे बनवतात बघ. डिंकाचे लाडू, बेसनचे परत ना आणि अ ब हेचे शेंगुळ्याचे लाडू ते जे पद्धतीत ब लईजण शेंगुळ्याच्याच बनवतात ब लाडू.
हो ते तर मला आवडते फार.
हा. शेंगुळ्याचा लाडू मी पण मला पण आता ते नंतर नंतर आवडायला लागल. पहिला काय एवढं खात नव्ह तो. ते नंतर नंतर माहित व्हालेतना लाडवात एवढे पण प्रकार असतात. आपल्याला नाय नुसता असं रव्याचे आणि बिंदूचे एवढेच माहित होतं ना पहिला नंतर नंतर एक एकेक लाडवाचे प्रकार कळायला लागले. हे डिंकाचे लाडू परत ना शेंगदाण्याचे लाडू
होय.
सगळे बुंदीचे त्यात पण मोतीचूर साधे भरपूर प्रकारचे लाडू बनव
आणि सण म्हणलं की दिवाळीला वगैरे तर लाडू लाग
हा बोला. त्यातच म हे कोणतरी डिलिव्हरी वगैरे झालं की बेसनचे लाडू ह्याजे डिंकाचे लाडू पौष टिक आहेत ना ते शरीराला त्यामुळे ते अगदी बेस्ट असते बघ ते खायाला डिलिव्हरीला डिंकाचे लाडू.
त्यात सगळं खारीक वगैरे असतं त्यामुळ ते आण थंडीच्या दिवसात तर लईजण तेच माग
होय तेच मागत्यात त्यात उष्णता पण असतेय ना. आपण त्यात हळीव घालतोय परत मग खारीक, खोबरं, डिंक मेन
होय होय.
सगळं आणि गुळात गु गुळात मेन ते गुळात बनवलेला असत ना.
होय.
आणि गुळ शरीरासाठी चांगला असते.
विकतच्या पेक्षा घरगुती बनवलेलच बेस्ट.
चांगलंय. तुपात सगळं भाजून घ्यायचं ते.
होय. कसं-कसं बनवतायं डिंकाचे लाडू?
डिंकाचे काय, खारीक आम्ही अशी अखंड खारीक विकत आणतोय ती आणि खारी ती सगळी फोडून घ्यायची. त्यातल्या बिया काढून आणि ते बारीक चूर करून घ्यायची. आणि खोबर खोबरं खिसून, बारीक मिक्सरला करून घ्यायचं खोबरं, म त्यात काजू, बदाम, कोण अ अक्रोड असं काय असेल ते आपले ड्रायफ्रूट सगळे असं झालं, ह ड्रायफ्रूट सगळे घालायचे, परत नं तूप तुपात ते सगळं ड्रायफ्रूट, ते सगळं आपण जे केलंय ना पेस्ट, ते सगळं भाजून घ्यायचं पहिला तुपात
होय! तुपात भाजताय होय!
सगळं तुपात भाजतोय. जवळ जवळ एक किलो लाडूला पावशीर तूप लागते मग. मग ते चांगले होतात लाडू. त्यात पण भरपूर दिवस आणि चांगले होतात. पावशेर तूप त्यात सगळं ते भाजून, सगळं हे करायचं ड्रायफ्रूट सगळे. आणि मग त्या सगळं घालायचं सगळं ते एकत्र करायचं ते मिक्स आपल्या मी मिक्सर ते मिक्सरला लावून ते ते.
हा!
आणि पुन्हा मग गुळाचा पाक बनवायचा, गुळ एक किलो पाहिजे. एक एक किलो खारीक, अर्धा किलो एक किलो खारीक, अर्धा किलो खोबरं आणि एक किलो गूळ हे असं सगळं घ्यायचं, माप आणि पावशेर तूप, ड्रायफ्रूट सगळं शंभर, शंभर ग्रॅम.
होय! खर्च येत असेल भरपूर.
भरपूर येतोय.
खरं! त्या मनानं लागतात पण सोड चांगले.
ला लाडू पण चांगलं लागतात, आणि मग ते तेवढं सगळं मेजरमेंट त्याप्रमाणे मग लाडू दोन- तीन किलो तयार होत.
होय.
हम्म! तेवढ्या मेजरमेंटचे.
होय! चांगलंय आहे की मग.
हम्म! गुळाच्या पाकात मग ते करून घालायचं सगळं, आणि ते काय पाक लय लागत नाही गुळाचं जरा. जरा, ते जरा हे पातळ झाले की, त्यात सगळं घालायचं आणि लाडू बांधायचे. छान होतात. हम्म! लई सगळे आवडीनं खातात आणि ते लाडू. हम्म! होय, शेंगुळ्याचं पण म स्त असतात लाडू बघं.
शेंगुळ्याचं ते कसं करताय.
शेंगोळ्याचं, बेसनचे असतात ते लाडू. आपल्या डाळीचं बेसनचं पीठ असते त्याच्यात आपली हरभरा डाळ असताना ती अ भाजायची चांगली. आणि ती दळून आणायची. हरभरा डाळ. हा. म्हणजे दळून आणले ना की मग त्याचं शेंगुळ तयार करायचं. त्यात पाणी घालून ते क कनिक करून घ्यायचं. आणि ते अस लांब लांबड लांबडं आपलं असं हे करून घ्यायचं ते पिठाचं.
होय. हा.
शेंगुळ तयार केलेलं ते तळून घ्यायचं तेलात.
होय.
हा तेलात असं तळून घेतलं कनी मग ते गार झाल्यावर तीजे तुकडे करायचे त्या शेंगुळ्याच. आणि ते तुकडे सगळे अस ग गबरे गबरे मिक्सरला बारीक करायचं.
हा.
आता आपला रवा कसा गबरा गबरा असतोय क नी. तस मिक्सर ला शेंगुर बारीक करायच. आणि ते बारीक केलेला शेंगोळ मग पुन्हा जरा त्यात तुपतेन घालून ते पाकात घालायचं. मग त्याला साखरेचाच पाक घालत्यात. शेंगोळ्याला.
मला वाटत होत शेंगोळा म्हणजे शेंगोळा काहीतरी असतय‌. आणि ते विकत मिळत. मग ते लाडूमध्ये घालतात. आणि लाडू करतात.
नाही नाही‌. नाही नाही तसलं नाही शेंगोळे हे बेसनचच बनवतात ग.
व्हय.
ते डाळीचच ते बनतयं. फक्त ते काय ते शेंगुळ म्हणजे ते लांबड लांबड आपण तयार करतो ना शेंगुळ तळायसाठी ते. त्याला ते शेंगुळ म्हणत्यात.
होय. मला वेगळंच काहीतरी वाटलं होतं. आता कळालं सोड. शिंगोळ्याचा लाडू म्हणजे काय?
ते लांबड लांबड असं शेंगावणी अस तयार करतात ना ते. तळायसाठी त्यामुळ तेला ते शेंगुळ म्हणतात. अ. त्याला ते शेंगोळ्याचा लाडू म्हणायच.
होय.
भरपूर जण ते शेंगोळ्याचा लाडू खातात बघ ते. त्यांच्यात जास्त करून शेंगुळ्याचं परत मग शेवचं असच लाडू असतात क नी.
होय. प्रत्येकाचे वेगवेगळे बनवण्याची
हेच्यानुसार असतंय सोड ते.
हा.
आणि मग ते बाकीचं काय आपलं हे ज लाडू ते काय ते आपल्याला पद्धती माहीत च आहेत. रव्याचे लाडू.
होय. रव्याचं काय? रवा भाजतात चांगला. त्यानंतर साखरेचा पाक तयार करतात. त्या पाकात ते रवा घालायचं. ठेवायचे थोड्या वेळान मग ते बांधायचं.
हा. रवा तुपात चांगला भाजायचा खमंग वास सुटूसपर्यंत. तार धरायला पाहिजे पाक‌.
होय.
पाक तार धरला की मग ते बांधायचे लाडू. त्यात घालून रवा, बुंदीचे पण तसच आहे.
होय, बुंदीचे पण काय पाक जमायला पाहिजे, बुंदी काय आता तयारच सगळे वापर
हा रेडी मेड मिळत्यात, पण ग्रामीण भागात शक्यतो थोड्या कुठ तर, कुठ तर, अस बुंदी पाडूनच करत्यात ना लोक. सिटीमध्ये कस तयार पॅकेट मिळतात, अशे पहिल्याच्या पूर्वी लोकांना ग्रामीण भागातल्या जास्त करून असे घरी बांधलेले लाडू आवडतात ना त्यामुळे ते त्या ते चव वेगळीच असते, ते घरी बांधलेल्या लाडवाची बुंदी पाडून.
पाडून बांधत्यात सोड एक-एक जण. पण एक-एक जण त्या तयार बुंदी घेतात, त्या पाकात घालायचं बांधायचं.
हा, खर तयार आहे असं बुंदी पाडून केलेली लाडू त्याची
त्या हो त्याची चव वेगळीच, ते हाताने तयार केलेलं
आता तयार म्हणजे बुंदी ते पीठ चांगलं असतंय ना, हे विकत आपण आणतो त्याच्यात पीठात असं काहीतरी असतय.
होय.
ते ह्यात कसं, मिक्स आप ब असं बुंदी पाडून केले की, त्याच्यात भेसळ काय होत नाही ना, नुसत्या बेसनच्या असतात ते. त्यामुळे ते चांगले लागतात, त्या चवीला लाडू ते.
होय, ते तर आहेच.
आणि शेंगदाण्याचे लाडू काय आपल्याला माहितच आहे, कशे बनवायचे.
ते काय सोपेच आहेत.
हा. शेंगदाणे खरपूस भाजायचे आणि गार करायचे, त्याचे फलपाट काढले तर काढतात कोण तर, नाही तर नाही मग. मग ते मिक्सरला जरा बारीक करून घ्यायचे आणि मग गुळात च हे करून गुळ पण त्यात घालायचं आणि मिक्सरलाच लावायचं.
होय.
त्यात पण थोडं तूप घातलं तर चालतंय.
चालतंय की.
हं, असे लाडू, भरपूर प्रकारचे असतात, म्हणजे एवढं खायला हं, हे येईन तेवढं कमीच.
कमीच, प्रत्येकाचं वेगवेगळ्या बनवण्याच्या पद्ध ती वेगळया, छान, छान असत्यात.
हम्म.
आमच्या इथं एक जण कोणतरी आहे, त्यानी असं ह्याचे पण लाडू बनवतात, आपलं नाचणीच्या पिठाचे.
हा, हा, हा.
त्याचे पण लाडू बनवतात.
नाचणीच्या पिठाचे बनवतात? ते कसं बनवतात कोणास ठाऊक मग.
ते कसं बनवतात काय माहीत, पण ते पण छान लागत्यात. मला एकदा टेस्टला दिले होते.
हा.
ते पण छान लागालते लाडू. म्हणजे त्या कसं सगळं जास्त करून, घरगुती बनवलेलं वापरतात ना.
हा, हा, हा.
त्यामुळं ते त्यांनी ते सगळं घरगुती, वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतात. ते मला एकदा टेस्ट ला दिल होतं, मी म्हंटलं गं हे! नाचणीचे लाडू आहेत. मला माहिती नव्हते. त्या म्हणल्या, नाचणीचे पण लाडू
म्हणजे ते गुळ घातलेले काय,? साखराच्या पाक होता?
अं.. गूळ होता मे बी.
हं.. गुळ होता होय.
हम.
बघायला पाहिजे मग, एकदा रेसिपी ती पण, ट्राय करायला पाहिजे.
होय कसं बनवतात, विचारायला पाहिजे. कसं बनवतात वि
विचारायला, हा विचारून बघूया. रेसिपी एकदा नाचणीच्या पीठाची जे लाडू कचे, कसे असतात.?
होय.
आता आम्ही उन्हाळ्यात काय, नाचणीच्या पिठाचे आंबिलच बनवतोय.
हो, ते तर लागते, उन्हाळ्यात आप
उन्हाळ्यात मेन आंबील. कारण त्याच्यात गारवा असतोय ना त्या पिठात, नाचणीमध्ये काकडी, हा. कोशिंबीर. ताक, हेच, भरपूर असते. डेली यूज मध्ये. ताक, हम्. आणि भाकरी, चपातीपेक्षा, जास्त भाकरीवर, भर घालायचा.
होय, ज्वारीच्या, पिठाची भाकरी.
ज्वारीची भाकरी. कारण हे सगळं, गारवा असतो यात. बाकीचे सगळ, उष्ण पदार्थ टाळायचे हं. हम्म काय करायचं मग, जशा, तशा हवा मानानुसार, पदार्थ खायचे असतात.
हो! प्रत्येक हवामानुसार वेगवेगळे पदार्थ असतात. आणि ज्या, त्या ऋतूत,.. जेथ मिळते, त्यामुळे ते त्यानुसार खाल्लंच पाहिजे.
खायलाच पाहिजे. आणि शरीरासाठी तेच चांगलं ना.
होय.
हम्म. मग काय? लाडवाचे प्रकार कसे वाटले.
छान वाटले. ऐकून वेगवेगळे.
हम्म. ट्राय कर एकदा रेसिपी. हम्म सोपे, सोपे तर ट्राय कर.
होय हो.
हम्म.
ठेवू का मग?
हा, हा ठेव.